ह हाय हॅलो आवाज येतोय का
हॅलो
हॅलो बोल तुमच्या घरी काय नवीन नवीन शिकल, सांग आता.
बस. मी, मी भरपूर काय काय शिकले कस्टर्ड बनवायचं कसं ते शिकले.
कस्टर्ड
कस्टर्ड.
मजेत.
फ्रूटचा आणि दुधाचा असतो.
कसं, कसं बनवीती?
हम. एक पातील घ्यायचं त्यात अर्ध लिटर दूध घ्यायचं
पातील का, बघूलं
भगून.
काल, काल तू दाजी म्हणत होते ना एक भगूल घ्यायचं त्या भगुल्यात काय, तुपाची धार टाकायची आणि
नाही बघून पातीला घ्यायचं
हम्.
त्याच्यात अर्धा लिटर दूध घ्यायचं आणि दुकानामध्ये कस्टर्ड पावडर मिळते ती आणायची.
हम्म.
तीन चमचे म्हणजे ते अर्धा लिटर दूध गरम करत ठेवायचं गॅसवररती
ह
उकळी येपर्यंत उकळायचं. आणि मग थोडंसं दूध वेगळं घ्यायचं आणि तीन चमचे त्यात कस्टर्ड पावडर टाकायची.
हो
आणि मग ते चांगलं कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची, थोडं कप भर दूध घ्यायचं त्यातच मिक्स करायची ह. आणि मग, जे आपण अर्धा लिटर दूध गरम करत ठेवाल राहताना
हम्.
त्यात त टाकून पाच पाच सहा मिनिट उकळून द्यायचं चांगलं. पण सारखं हलवीतरायचं बरं का ते.
ह.
ती पावडर टाकल्यावर सारखं हलवत राहायच, त्यात साखर टाकायची आपल्या चवीनुसार आपल्याला फिक शिक्का लागते तर, फिका जर ज, गोड लागत असेल तर थोडी जास्त साखर टाकायची.
ह
ते चांगलं, पाच, सहा, मिनिट गरम करून घ्यायचं. मग थंड होत ठेवायचं, थोडं थंड झालं क मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आणि मग, अ केळी
हम्.
आणि सपरछान अजून च्ू परत डाळम चिकू सपरछंद आणि केळी असे बारीक बारीक एकदम कट करून घ्यायचे.
हा.
अन डाळिंबाचे असतात त्याच्याच मापाचे बाकीचे कट करून घ्यायच सर्व हा. आणि मग ते आपण जे कस्टर्ड दूध बनवलेलं असतं ना त्या टाकायचं आणि मस्त खायचं मग थंडगार छान लागत एकदम.
लागतात खाला
हम्म, मस्त लागत.
तुला कोणी शिकवली रेसिपी?
मी मी ताईन करून शिकले.
येन के लव त तेचा बररी
हा मी आता दोन तीन वेळेस केलं होतं. त्या गेल्यावर हम् हा भूछान लागत.
म तर वारीशीच यते आंब्याच काय राहते. अंबेच्या कायरय न शिकावतत.
हा त्या पण छानलॉगत बरं का खूप मस्त मी आज बनवला आता त्या
हम् आ ब्या आण दे का?
हा बनली निका
हा का नि त्याला अजून काही
आता नाही आग मी चारच दोन मोठे सापडले दोन बारीक बारीक
ह.
जानिक
तिकड गेल त का नि मात र
कुठा?
न तारीख आहे.
नाही अगं तिकडे नाही गेली.
जायचं ना मग
यनव तन मम्मीचीची काकडीला ड्रििंग ड्रिचिंग चालू होती.
होम्.
आणि मग काय नंतर टॉमॅटोला केली दुसऱ्या दिवशी मी इकड आली त्याच दिवशी लगेच काय मग जाता पण नाही आलं.
नाान
होम. जायचं मम्मी म्हटली होती दोन तीन वेळेस जा की बऊलं म्हणजे जाय जाय जाय पण तो तर नाही गा अस नाही.
हाान गारी आतर रक्ष बंदयते एदा
हम.
इला अपेक्षाला आगत दुसर काय?
रक्षा बंधन कधीग
अजून मस् दोन महिने
अ म्हणजे दोन महिने जायला नाही.
दोन महिने नसल अजून दीड महिना असल आता या पौर्णिमापासून महिनाभर
ह ना.
हम्.
फक्त महिनाभर
हम्म आता ही पौर्णिमा कधी
ये म्हणजे मी पंधरा दिवस महिना पंधरा दिवस आठ दिवस आणि सारखं चालू आहे म्हणजे माझ
हम्म आर कर मत होत का तिकडे शहाणी
कुडा
इकड
कुठं तिकडं?
इकडे.
अला
महिना झाला पंधरा दिवस झाले का तिकडे महिना झाला पंधरा दिवस झाली.
माझ मज्जा आहे ना
हम्म मज्जा मज्जा इकड जशी काय घरात कोणण झालेले
हा मग तिथं तरी बाहेर येकता येतय फिरता येत इथं नाही ना इथ निस
मग जायचं ना त्याला काही पोर्च मध भसायचं ना त पोर्च मध्ये नाही जातलं
पोर्च मध बसेल पण तिथं काय पाहते पुढं मका
मग त्याला काय होतं
म का बाग बोलायला कोण नाही तसं केलं काय मम्मी म्मी रा त कोय कोड राात वाग्या राातो रिदी रााती
मग एखादं घेऊन जायचं कुत्रं मांजर
हा ना पाळायचंय ना
म ला नाही सासू बायक जायचं नाहीच
त्या आता उन्हाात अनथ वावररा मध त्यांच्या कुढं जातील
काकले ते वावरवर
त्या आत पटकन कांदे भरून आले त्या आता उन्हा ते
हा ना
हा कढे जाती त्यांच्या प
हम्म हम्
माझेच हात पाहिले दुखत होते मग मी काय
हम्
अररुतात नाहीे
आता इकडे ये कांदे भरायला आम्ही भरलोय
हा
हां काय हा हा म्हण
आता तिला यस होस तुमचे कांदे भडून जायलासले येऊन उपयोग काय
यायचं त रे मजा मज्या करत
ह ना आज तर पावसाचं वातावरण राहिलं हव इकडं
हा रसेच उ रा आहेले इकडे
ह ना यायला नको येत ना आता काय करतो काय माहिती ग
का बरं
पाच सहा दिवस तरी नको येऊ म्हणार रे बाबा
का बर
अगं मग तेवढे दण उपटून गेले म्हणजे
हा आता बाई लस संस्ार झा मी ग माझी बाई ल संस्तारला
चल तर खराब होऊन जाईल नाव एवढे मल आहे मागच
हा तो काय लगेच येणार आहे काय पड मणल्या मणल्या लगेच पडण का
त्याच काय सांगता येतय तू या रात्रीतून यायला बसलाय
निसर्गच काय सांगतोयता पड म्हणल्या म्हणल्या थोडीच पडतो
पण म्हणल्या म्हणल्या नाही, परत काय सांगावा. वातावरण तर पूर्ण ढगाळ हुन राहिलयं.
वारं इतकं सुटतो, आता सकाळ संध्याकाळ
आज तर सकाळी सकाळी बोर्डाचा हात दिला टाकून वारा नव्हतो बर तररी तेवढं तरी बर आहे
ठीक आहे
अणव झाल्या आता तिन्ही हात होऊन गेले
अम,
तिने हात होऊन गेले, गं बोर्डाच्या आता.
बागला एकच बाग हाय का, तुमच्याकडे?
एकच राहिला होता तो, पण आज टाकुन दिला त्यांनी.
अ.
एकच राहिला होता. तो पण त्यांनी टाकून दिला, घास हम्म. ते बा आता पण इतकी हवा सुटलीये
हम्
बस कधी
ह ह नाही
माइनशेन्स दवन दाटे म्हणतेतं.
म तेनी किती करेल?
त्यांनी बिघा भराचंय आणि बिघाभराला दहा केलं दोन टा केले.
तुम्ही दाटच टाकायचे तुम्ही का बरं एवढे पातल टाक
आम्ही टाकले होती अगं तेव्हा नेमक आगं आमची तरी राहिलीये.
हम्म.
आमचे राहिले आमच्याबरोबर आमच्याच शेजाारचे दोन वाबबर डायरेक्ट बसून गेले पूर्ण
हा न
काहीच नाही त्याच्या तुप विकायला सुद्धा नाहीये.
हा ना.
एकजुडी न्यायला सुद्धा महाग येत म्ह
हम् हमं
पूर्ण येऊन गेले मग. त्यांना सोडण द्यायला काहीच नाही राहिलं ना त्याच्यात मग काय नेतील?
हा.
ऐक ना, एक ला आस् तर राहिलाय करून घेऊ का?
थांब थांब ह, आधी कॉल कर मग सांगते.
नाही अजून बाकीयं मिनिट माझा एक मिनिटं.
किती झाले आता तुझे?
माझा एकच लास्टवाला राहिलाय आता.
म थांब आधी कॉल कर म सांगते.
कॉल करू का?
हम्म, करायचं तर, कर नाही तर बाय.
ठीक आहे, चालेल घेते करून मग उचल ह.
हो हो हो, हा. काय म्हणते मग?
काय नाही समोर आमचे इथं कांदे साठवलेले पूर्ण झाकून ठेवलेली
सांगना
आ.
आता कशाची तरी रेसिपी सांग?
रेसिपी रेसिपी कसली सांगू तू सांग?
कशाची सांग काय काय नवीन शिकली
मी काय नाही कस्टर्ड शिकली आ कस्टर्डची तर सांगित मी तुला अजून काय काय सांगु रस वगैरे ते तर सर्व तुला माहितीच आहे.